बोलण्यां कागत
हा बोला की.
हम्म काय करते आमच्या चहा त्याला किती होते. हम्म आज उपास.
होय आज उपवास आहे ना आशा डी
हम्म हम् करतो काय तुम्ही पण म काय केलं फराळाचं.
करायचं तर ते बटाट्याच करून खायचं जरा.
हम्म किचडी व्हिडि व करत काय.
खिचडी वगैरे नाही करत ते जज सववते.
हो पीत होत तेणे.
हम्म. बटाट्याचे जरा ते ज हम् तळून नाही. आपला बटाटा उकडून पातळ करायचं. मग ते प्यायच चांगल लागते ते प
बटाटा उकडून काय करायचं.
बटाटा उकडायलाचा
हो
आणि मग तेलात कमी मिरची आपलं
बटाटा मिरची आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा.
हम्म.
ते जरासं भाजायचं आणि मग पाणी घालायचं. हम् आणि पातळ पातळ आपण हे करत ना सूप करत ना. हा तशा प्रकारे करायचं ते.
मी ते फरीफ तांदूळ आणि ते बटाटे म्हणजे तुम्ही आता हे केलं ना फक्त. टोमॅटोचा खोबरं वाटूनच होत हा, खोबरं वाटून न शेंगदाणे. असं वाटून बग ना, ते वरीच्या तांदळाच्या भातावरून खातात.
ते कस सगळेजण कनि, करणार असले तर ते करायला बर पडते, एकट्यासाठी ते करायचं नको. मग ते वरी कोण खात नाहीत, मग पोर वगैरे मग एक. एकट्यासाठी करायचं म्हटलं की अवघड होते, मग आपण कस काय पण- खाल तर चालते.
हो नाही तर दूध वगैरे पिऊन झोपले तरी पण चालतय. सगळेजण मिळून करत असे तर काय.
हा मग बाकी त्याच्यासाठी स्वयंपाक केला आता. मग एकठी साठी कुठं करत बसायचं म्, हणून नाही करत तेवढेच काहीतरी जरा होय होय एकटीच करते.
हम्म हम्म आमच्याकडे सगळी केलेत. सगळेच केलीत. मुलगी फक्त नाही म्हणते, मग तिखट चपाती तेवढ करून दिले दुपारी. हम्म आता मग निता करायचं मुलगी आणि मिस्टर येवढी. ससुबाई करतात, एकच मुलगी आहे.
एकच मुलगी?
हम्म. ते सासूबाई, मी केले पास.
हा हा.
पहिली मुलगी होय
हा हा.
हम मग त्यांच्यासाठी, मुलगीसाठी करायचं आता. बाकीच आहे, सकाळी केलेलं वरीच्या तांदळाचा भात.. काय आहे ते ची बटाटेच्या आमटी हाय.
सगळे भरपूर पदार्थ करता येता ये. त्यासाठी करायचं म्हटलं, की ते करायचंच होत आहे की नाय.
होय आणि काय म्हणता. क्लायमेट कोणता आहे तिकडे?
पाऊस आज तर काय पडलेला नाहीये
आमच्याईकडे पण नाही पडला आज पाऊस.
नाहीच आज पाऊसच नाहीये, तुम्ही कुठून आहे? बेळगावहून बोलताय.
हो तुम्ही.
आम्ही ईकड कोल्हापूर साईड.
हम् माझ्या पण माहेर तेच साखळी होय. हम्म आणि काय म्हणता. फोटो फिरायला वर गेला नाही का?
फिरायला नाही अजून, मुलांना सुट्टया नाहीत ना. ते फिरायचं नाव काढलं कि मग, पोर मग सुटी
होय होय यांचे पण एक एकजण चालू झालेत. ए वन, ते सेमिस्टर असतात ना
हा हा.
ती चालू झाल्यात.
हम्म
हम् तेच सेकंड सेकंड हाय.
सेकंडला आहे काय?
हो हो.
हम्म हम्म.
तुम्हाला किती मुल?
मला तीन मुलं आहेत.
हम्म.
हम्म.
सगळी शाळेला जात्यात.
आ
सगळी स्कूल ला जातात.
होय होय सगळेच स्कूलला जातात.
हम्म.
आहेत बऱ्यापैकी मोठ्यायेत.
हा.
हम्म.
पुन्हा आपलं आपलं करतात.
हा दोन मुले आहेत त्या आपला आपल करतात मुलगा लहान आहे ना अजून हम
त्याच घ्यावं लागतं.
हम्म त्याचं जरा आवरायला लागतय.
हा ह त्याचं पण आता ते कर्नाटकला फ राहिलंवर तेढं कन्नड आहे ना. ट्युशनला घातलायता. ट्युशन म होतो अभ्यास घ्यावा त लागत
घ्यायला लागत नाही व्हय मग तिकड मराठी मीडियमलाच काय इंग्लिश?
नाही इंग्लिश मीडियमलाच तर मराठी मीडियम नाही इथं कन्नड मीडियम आणि इंग्लिश मीडयम असं
असं आहे मराठी नाहीच.
नाही नाही मी मराठी शाळा आहेत पण फार आता म्हणजे त्या एकदम ओल्ड ते आहेत.
हा हा.
मराठीला स्कोप नाही इकडे.
मग शिक्षणाला फी वगैरे कमी असेल कर्नाटक साईडला.
भरपूर आहे हीच महाराष्ट्रात कायच नाही फी.
माझ्या मुलीची बावीस हजार फी आहे.
होय.
हम्म ट्युशन वेगळं अॅटो वेगळी.
अरे ब
ऑटोचे दहा हजार वेगळे ट्युशन वेगळं.
मग तुम्ही काय करताय घरीच अस
घरीच असते नाही नाही घरीच असते घरीच असते. तेव्हाच म्हणे तुम्ही जॉबला होता काय?
नाय नाय घरीचे मी पण. लग्न झाल्यापसून पईला होते हा. आत्ता नाय आत्ता घरीच असते.
हम्म हम्म.
कसं ह्यांच करण्यातच वेळ जातोय न सगळा मुलांच्
हो ते तर आहेच माजी् पण जॉईंट फॅमिलीये
जॉईंट फॅमिली आ तर लय हे असते, कामं लई असत्यात न.
हम्म, ते तराय.
हो.
आणी काय म्हणता, इथं कुठं त्या पावसाळ्यात फिरण्यासारखं वगैरे तिकडं थोडं
इकडं आमच्या स कोल्हापूर साईड ला हाय की भरपूरेत.
कुठलं, नई हीला पावसात फिरण्यासारखं
तेच कि पावसाळ्यातच की.
पावसात पण ना.
होय होय होय एकदम मस्त छानचे पूर्ण अस ढग होतं. होय नी दिसत. खाली असं, उं पन्हाळा हाय आपलं हे
हॅलो, होय आम्ही पण इकडे आंबोलीला जातोय तिकडनं पण जवळ पडतं ना आंबोली.
तुमच्या ईकडनं पण जवळ पडत असंन.
हो इकडे आंबोलीला राहताना आंबोली बाबा फोल
हम्म म हितल्या हितं काय ह्या वेळेला अजून न्हाई. कुठे गेले.
हम्म.
ते प मुलींच ते सारखं टेस्ट वगैरे सारखं चालू असतं नई म चुकवलं की उगं ते शिक्षकांचा फोन येतोय. म ते अवघड होतंय म सल्लग जर सुट्ट्या लागल्या कि म बर पड् -ते न जायला येते.
हम्म मुलांना पायजे. मुलांना काय चुकवायला पायजेत म्हणलं कोणी
प या चुकून का उपयोग ना मग ते.
हो ते पणे.
ती भरपूर घेते होय होय जास्त येत नाईत आता इतंबी हो इचलगंजीत इकडे कसं सगळ्यांनी आता ऍकॅडमी चालू केल्यामुळं कनी कसंय तेला म ट्युशन वगैरे काय लागत नाय अन् त्यानीच् सगळं घेत्यात ना करून. हां तो बालाजी ऍकॅडमी ला हाय की.
हं हं. कुठल्या साईडला ईथं कॉलेज झाल्यानंतर पुन्ना डिप्लोमा करायचं का?
नई आत्ता ती छोटी आय ती आठवीलाय ना ती. ते पाचवी पासनंच ऍकॅडमी असते इथं, हम्म होय.
हम्म हुं म्हणजे असं काय ते.
म्हणजे हा हा वेगळे. आत्ता त्यांना कसं पाचवीपासनच जातात. अहो अकरावी बारावीला कसं बायो फिजिक्स वगैरे काय केमेस्ट्री विषय असतात ना. मग ते विषय त्यांना. त्यांनी कसं अ पाचवीपसूनच घेतात.
बापर.
हा असं पाचवी ते दहावी पर्यंत कंटिन्यू विषय असतात मग ते सातशे वीस मार्काच पेपर कायम ते सोमवारी. शुक्रवारी घेत असतात त्यांनी
हा म्हणजे मुलांना आत्ता पर्यंत एवढं.
पुढं अवघड वाटू नये ना म्हणून हा.
होय बरं आहे.
हम्म म ते बरं पडते ना हम्.
हे ट्युशन लावण्यापेक्षा अकॅ.
हा डायरेक्ट अकॅडमी आता ट्युशनची कशी. ते बघा नाय बघायला पाच दहा हजार जाते इतकी. ट्युशनला मग आता ते सगळं हिशेब केला तर तिथच जाते.
तेथच जाते चांगलं त्याला वेगळं पडतं ते पण चांगलं होतं ट्युशनला काय तेवढा पुरतं म्हणजे स्कूलमध्ये शिकवतात ते शिकव. ट्युशन मध्ये.
आणि हायत चांगलं चांगलं शिकवतात त्याच्यामुळे काही एवढं टेन्शन नाही.
हम् हम् हम चांगलं आहे. म्हणजे आता गडेमुग आत्ता चालू घट झाले वाटतं ते.
नाही भरपूर वर्षापासून चालू झालंय.
मी ऐकले म्हणजे आता म्हणजे. ते आता अकाउंट् अकाउंट् चॅटड अकॅडमी वगैरे म्हणजे टेंथ नंतर असतात ते माहीतय. तर आता फिफ्थ स्टॅंडर्ड पासून आहे म्हणतात ते आता.
आता कसं केलंय माहितीये काय हे शिक्षणात जस जसं कणी असं. स्पर्धा चालू झाल्या क नाही त्यामुळे प्रायव्हेट वाल्यांनी. काय केल्यात अकॅडमिक चालू केल्यात म्हणजे बाहेर ट्युशन ला घालायचं काय विषयच नाही. असं आणि आता अकॅडमिक केल ते केल परत. नववी ते बारावी फोर इयर अस चालू केलेत.
हा हा हा.
फोर इयर म्हणजे आ आपण आता दहावी झाल्यावर परत ऍडमिशन दुसरीकडे घेतोय ना सायन्स. वगैरे किंवा इंजिनियर असतात काय तर. आपल्याला घ्यायचं आहे बाहेर ऍडमिशन घेते ते तस आधीच ऍडमिशन ते होते आपलं. नववी ते बारावी कुठे ऍडमिशन घ्यायला लागतच नाही. हम्म असं केलंय.
वाढले पण म्हणजे एज्युकेशनचे फार चेंजेस झाले.
हो हो.
पहिला काय नव्हतं पहिला काय बीकॉम झालं सायन्स झालं.
हो पहिला एवढं काय नव्हतं.
एम ए हे बीए झालं आर्टस.
आमच्या वेळें म्हणजे मार्गदर्शन पण तवा नव्हत ना.
हा हो आता पॅरेंट्स कसे थोडे पॅरेंट्सच थोडे हे आहेत ना तर एज्युकेटेड आहेत ना
हो.
मग आपल्या मुलांना काय बेटर आहे ते पण बघतो.
हो.
त्यावेळेला काय पॅरेंट्स म्हणजे एवढे शिकलेले नव्हते. त्यावेळेला
शिकलेला पण नव्हत आणि तेवढं प्रत्येकाची परिस्थिती पण नव्हती.
हा ते पण अगनी आता पण कस आहे. की आपल्याला आपल्याला नाही मिळाल तर आपल्या मुलाला तर चांगल शिकु देत बाबा म्हणून फार हेे यत त्यांनीच ना.
हं आणि एवढं आता म्हणजे फाट फुटलात प्रत्येक गोष्टीला की भरपूर म्हणजे जेवढं शिक्षण घेईल तेवढं कमीच वाटा लागलय.
कमीचय कमीचय आता सेक आता माझी मुलगी सेकंड स्टँडर्डला आहे तर त्यांचं कॉम्पिटिशन केवढंय?
हम्म.
आता इंग्लिश मिडियमलाच आहे ती.
हं.
आता त्यांना कंपल्सरी इंग्लिश तिथं स्कूलमध्ये त्यांना बोलायलाच लाग
मग ती मराठी वगैरे बोलते?
घरात मराठी बोलते की.
बस काय.
स्कुल मध्ये नाही बोलायचं मराठी.
हम्म हम्म माझी
स्कुल मधे ते पेरेंट्स हम्म हम्म हम्म हम्म. तिकडे पण इंग्लिशचं म्हणजे तेच कन्नड हे कर्नाटकात येत, कर्नाटकात तिकडे हो हो कन्नडच असतो.
हां.
त्यांनी आम्हाला जमत नाहीं ना कन्नड आ- पण
होय पहिल्यापासून होय मराठी असत ना पहिल्यापासून.
हम्म हम्म म्हणजे ट्युशन टीचर पण आता म्हणत होत्या की म्हणजे मी फक स्कूलचा अभ्यास घेत नाही असं म्हणत होते पण मी जरा ते सांगितले की बाई मला कन्नड येत नाही, तुम्ही कन्नड पत्र जोडा चा पण घ्या म्हणून. आम्हाला काय शिकवता पण येणार नाही मोबाईल मध्ये बघून बघून केवढं शिकवणार?
मग कन्नड पण विषय असतोय त्यांना सिलॅबस मध्ये?
ते कंपलसरी.
बापरे.